हॅलो
बोल की हो जेवलो
हा हा मी पण उशीर घाला रे यायला तिकडं शेवीगंला आलेलो तिथं पण वेटिंग आहे आज जरा लवकर आलो हा च पाऊस तर हिथ थोडं थोडं झालंय पण तिकडं सांगली आष्टात जरा झालाय चांगला पाऊस आज म्हणजे अ कालपेक्षा जरा होय कालपेक्षाच कमी आहे पण अ आहे तेवढा थोडा थोडा तिकड चांगला झाला
इकड पडतोय सकाळ पासन
हो हा हा त्या रे त्या अ सेविगण आता किती नंबर असतील अजून
सोमोवारचं दुकान बंद नसतेय व्ह
नाही ते शनिवारी बंद ठेवतात अ आणि सोमवारी चालू असते अकरा वाजता नंबर येईल माझा
होय काय
हा आणि खरंतर ते एकदम चांगले करतात व्यवस्थित व्यवस्थित हे असत सगळं
तकड ऊर ना व्हतच का
नाही नाही इथं नाक्यावर झालं इथ सिग्नल होता ना
हा
सिग्नल म्हणजे ती गाय झाल्यात बघ तिथं
हम्म हम्म हम् कळालं
हा ह हेेत तर चांगलं करतात ते
हे ते आपेक्स हॉस्पिटलच्या शेजारी काय रे हॉटेल झालेय काय झाले
कुठला अपेक्स
ते नाही का रे पेट्रोल पंप आष्टा नक जतं
इथंअपेक्स कुठ आहे रे
अपेक्स हॉस्पिटल का काही तर नाव आहे त्याचं अ त्या पेट्रोल पंपाशी चिटकून एक हॉस्पिटल आहे बघ
हा हा त्याला लागून ना त्याला लागून ती वाड्यासारखं बांधलय ते
हा
तो गा वाडा आहे वाडा म्हणजे हॉटेल आहे ते
हॉटेल आहे का
हा गावरान गावरानच काय तर नाव दिले त्याला म्हणजे पहिल्या काळातली कशी वाडे असायचे अ फ्रंट ला फ्रंट ला मोठ डोर आज गेले की असं ते बसायला डेलच्या म्हणायच त्याला आणि चित्रात्मक अ तुळस बरोबर चौकट मध्ये तुळस आहे आणि बाजून बाजून अस बसायला हे केलं आणि सगळं कौलारू जुन्या काळातलं कसं ह्याच अ बैलगाडीच चाक
हो
हा असं अशा वस्तू लावलेल्या आहेत त्यांनी
चांगलं आहे का हॉटेल
मी नाही गेलो अजून कधी आजपर्यंत नाही मला वाटतं ते वर्ष हून गेलं चालू पण आजपर्यंत कधीच गेलेलो नाही मी
नॉन व्हेजच असेल
बहुतेक नॉनव्हेज अस त्याच्या शेजारी एक मोठी अपार्टमेंट व्हाय लागले अपार्टमेंट आहे आणि खाली बहुतेक गाळे ह पण ते अ बहुतेक अपार्टमेंटच आहे त खाली फ्रंटला तर गाळे दिसतात त्याला लागूनच बघ
होय का
हा तू कधी बघितलीस ते
ते मी मागच्या वर्षी मागच्या वर्षी आल
हा
तेव्हा बघितलेलं
हां
मला वाटलं कोणाला तर घरच बांधायला लागलंत
हा हा नाही ते छान केल रे मस्त अस वाडा वाडा टाईप आहे राहायला तसं वाढा पाहिजे आज कोणाचं बघितलं माहिती का ते अ हायवेला एक हॉटेल आहे बघ ते कोणतर झेडपी सदस्य आहे त्यांचा हॉटेल आहे काय
हा
त्याचा व्हिडिओ आलेला तो बघितला आज पूर्ण म्हणजे एकदमच जुने जुनी पहिल्याची घर असायची का नाही
हा
तशा टाईप मध्ये घर आहे एकदम त्या स्टाईल म करायचे जुनी
होय
ण ते इतकं छान सजवले माहिे का जसं बघत बसल पाहिजे मानसान एवढं छान केलंय सगळं
ती वाळव्याच्या पुढ एक नाखठान आहे माहितीये का नागठाणे तिथं मित्राच आहे कि माझ्या एका
हा हा
असला भारी वाडा आहे कनी
हा
ह् जुन्या काळातलाय
हा वाड्यात वाडीच पाहिजेत तशी वाड्यातच छान वाटतय
हो
आणि अ म्हणजे ते मध्ये काय म्हणतात त्याला हवा खेळती राहत्या एका मित्रांन काय केलं माहितीये का?
हा.
आवाज आला का क्लियर?
येतोय की
हा. ते एका मित्राने काय केलं? आ तो काॅलेजला असतानाच
ह.
त्यान साग लावून ठेवलेते साग, त्याच सगळं डोंगरात डोंगराळ डोंगरातलं राण आहे रे. मग तेन साग लावले आणि घर बांधताना मला वाटतं एक सात आठ वर्ष होऊन गेली. आणि घर बांधताना तेन ते साग काढले तिथले. आणि तिथलं साग आणून, त्यान फर्निचर हे केलं घरातला जिणा, खिडक्या आ परत पोर्च पोर्च मध्ये जे लाकूड वापरतो, आपण जे आपण ग्रिल करतो लोखंडी
अ हो, सागवान वापरलं ना.
कितीचे सागवान वापरले?
हुं हुं.
काय झालं? छान आयडीया केलं ती न?
अ हे जी हाय की, पिंटूच्या शेतात सागवानच हाय अजून
अजून हाय काय ते?
काढलेलं नाही.
किती वर्ष झाली ते?
भरपूर वर्ष झाली. जवळ जवळ त्याला एक नाही म्हणलं तर एक दहा वर्ष झाली असतील. आठ दहा वर्ष झाली असतील.
जास्तच
किती वर्ष झाल? लावलय ते.
हो जेवढं वाढल, तेवढं चांगलं असतय ते.
हम्म.
तर त्याचा घेर मोठा व्हायला लागतो, घेर मोठा करायचा असतो.
होय.
आणि त्याचं घर बघितलस ना, तुला मी घेऊन जातो कधीतर आल्यावर ना आता ह्या शनिवारी येणार हाय तो. एखाद्या सिरियलमध्ये कसं? हा. बंगलो दाखवतात का नाही आतला?
हा.
तस हाय. आतालाच फ्रंट ला मोठी दगडी भिंत हाय.
हा हा.
आत आल्यानंतर बसायला असा लिव्हींग एरिया केलाय. परत देव्हारा तर इतका छान केलाय, जबरदस्त. हॉलमधूनच जीना घेतलाय तो पण पूर्ण सागवानी आणि वर वरून हा सेकंड फ्लोर वरन, जें हॉल मधलं सगळ दिसतय. एकदम छान! कमीच हा जागा एकदम कमी हाय पण नियोजन एकदम परफेक्ट हाय, एकदम परफेक्ट. असं तिथ गेल्यावर बसूच वाटलं पाहिजे.
होय.
तू आलास काय नाही आपण जाऊ. दाखवून आणतो तुला, हा हा. आणि एक दुसरं झाड यायं लागलय आगरूड.
अगरूड.
हा. ते पण दहा, पंधरा वर्ष जर रानात ठेवलं
हा.
तर तेन ना तेन पण एकदम म्हणजे ते हेच्यासाठी वापरतात सेंट सेंट आहे ना. सेंट आहे परत अअ आयुर्वेदिक कंपन्या तेच्यामध्ये ते वापरत्यात. तस नाय बघ जास्त जास्त वापर
चांगलं हाय की नाही पहिल्यांदाच ऐकतोय.
आणि मी पण नव्हतं मला पण माहित नव्हतं ते आस झाड असेल ते.
होय बघितलं पाहिजे कसंय.
मोठं झाल्यानंतर ब्रीक इंजेक्शन करतात.
हम् हम.
ते कशासाठी? त्याला किड लागू नये म्हणून.
आणि तेच्या आत आपण जे फर्निचर करताना कसे तुकडे उडतात का नाय फर्निचर करताना बघ लाकडाचे थोडे- थोडे तुकडे उडतात
हो उडतात की.
तुकडे करतात परत ते आतले आणि तेच्यावर तेचा दर ठरवतात. दर काढतात तेच्यावरुन ते.
शेतात लावाय चांगलंय पण, पंधरा वर्ष ठेवायला लागते ना?
हो. हो, दर काय आसल त्याचा?
किती?
किलो किलोचा दर जवळ जवळ तीस पस्तीस हजार रुपये येतो.
हो काय की एककिलोचा.
हो जेवढं स्ट्रॉंग चांगलं झाडाय तेवढ दर वाढतात. पण ते तेच तेवढ पेशन्स पाहिजे आपल्याकड.
पंधरा वर्ष
हां. त्याची काळजी घ्यायला पाहिजे.
हो.
मध्ये मी बांबू- बांबू करणार होतो बांबू.
हम्म.
बांबूचा प्रॉब्लेम काय माहतीय मी तिकडं बघितलं होत. त्याच्यात आटपाडी साईडला तिकडे जास्त करतात तर त्याचा काय प्रॉब्लेमय माहिती ये का
सापाचं प्रमाण जास्त असतंय तिथं. साप साप जास्त बसतात कारण तिचा. बांबूच्या खाली अं बुडक्यात ना घनदाट असतय ना म्हणजे तिथं मस्त गारवा असतो आणि. पाला पडतो तिथं ते बघितलं होत तू बघितलस का त्याच कधी केलेलं. आं
बघितलंय की बापुची -बांबूची झाडयत की तिथं.
अरे पुण्याजवळ ना हा पुण्याजवळ कोणतरी इंजिनियर हायत कपलाय. आं तस चालू केलंय म्हणजे आयटीतय ते आयटीत.
हं
मग तेनी इथे बांबुची शेती केता.
व्हय जॉब
हा- हा आणि तेे काय करतात. एका ठिकाणचा तुटत नाही ना पहिला
हम्म
पुढचा परत हळूहळू टप्पे केलेत त्यांनी.
होय.
चांगलं केलंय त्यांनी.
हम्म- हम्म.
आज गेलतास काय?
आज गेलतो की मगाशी आलोय एक सहा वाजता.
होय.
हो.
आता पॉलिशी- पॉलिशी कर किती केलेस पॉलिशी?
पॉलिसी या महिन्यात एकच केली काल.
किती करायचे असतात?
तसं काय नसतं टार्गेट नसतं.
किती तुमच्या हेच्यावर करा.
हो आपल्या ह्याजावर किती कराय ते करा आपण कंपल्सरी नसतं की करायचीच म्हणून.
हा- हा -हा. हा म त्यातनं वळखी पण वाढत जात्यात ओळखी वाढतील तश्या होत जाता
हो.
हा आणि मग आता कन्सिल काय, जेवायला कुठ जाताय तुम्ही? केंद्रात जाताय होय?
दोन किलोमीटराय घरापासून.
तो हेची -ह्याची आल्यावरच की.
होय खिंडीतनं पुढं आलं की लगीच.
हा.
मस्तय तिथं पण नॉनव्हेज.
हा आधी नाॅॅनव्हेेज न्हवतणारे?
हुतं की नॉनव्हेज, नॉनव्हेजसाठीच तर फेमस हाय.
नाय मी कायम तिकडं फक्त मसुरा खातो.
मसुरा- मसुरा नाही एवढा खास लागत, त्याचं चिकन मालवणी. परत मटण मालवणी आणि अंडाकरी हे चांगलं लागत आणि व्हेज मध्ये काजू मसाला हम्म -हम्म.
मसुरा मी कायम तिथ फक्त मसुरा घेतला.
होय काय?
हा.
आमचे पप्पा दर श- रविवारी अंडाकरी खायचे. कनसेजी पार्सल आणायला सांगायचे, दर रयवारी अंडा करी त कनसेची.
हा -हा -हा ये ती समोरच्या बाजूूला भिंत घातलीये ना तुमच्या इथं?
भिंत कुठ?
त्या रोड कडेला रे
भिंत नाही ते कंपाऊंड आहे जाळीचं
मला आता वाटलं की बहुतेक पब्लिक हाय तिथं काय केलंय पलीकडं
ती बाजार समिती
तिकडं तिकड पुढं पंपाच्या साईडला
पंपाच्या साईड ला काय नाही केलं रे
मेडिकल हाय ना मेडिकल मधली मोकळी जागा होती तुमच्या शेजारी ती
ती भिंत टाकली आणि गेट आणि तिथं डेंटिंग पेंटिंगच एक वर्कशॉप आहे आणि एक ह्याज